येतोय का?
ते कठून गेला हो मध्येच हा येतय का आवाज?
हॅलो? हा, येतोय, येतोय, बोला. येतोय, येतोय, हा मगाशी कट झाला का? फोन आपला?
हो, हो, कट झाला मध्येच.
कसं काय, काय कळत नाहीये.
हो ना, मधेच कट होऊन गेला, काय माहित.
अच्छा, अच्छा तो सबमिट झाला का कॉल तुमचा? अच्छा, अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, मग आणखी ह्या वर्षी कुठे सुट्टीत गेल्या होतात कि नाही फिरायला?
नाही, ह्या वर्षी घरीच ये ना म्हणजे कसं माझे मामा वारल्यात त्याच्या
अच्छा, अच्छा, वयस्कर होते, की असंच?
नाही, नाईंटी प्लस एज होतं. पण, मग आमचे ते एक ना अं दुर्घटना घडली. म्हणजे डॉ. आवाज येतोय का?
हा येतोय पण मध्ये-मध्ये कटल्यासारखा होतोय.
ओके-ओके अ म्हणजे म्हणजे ते मामा ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरांनी सांगितलं का व्हेंटिलेटर वर कि यांना काही पण होऊ शकतं नाही का? तर मग आ -आ गावाला वगैरे फोन केले मग माझा एक भाऊ हे त्यांला पण फोन वगैरे केला आत्यांचा मुलगा मग तो - तो काय म्हणे की नंतर लांबून यावं लागणार बारा तासाच अंतर आहे. तर मी निघतो अस की सं एकदा इथं काही झालं तरी म्हणजे मी येऊन जाईल असं
बरोबरे हां म्हणजे आधीच येतो हं.
तो म्हणून तो त्याची बायको परत माझी आजी काका आणिक अजून एक आत्या अशी पाच जण स्लीपर कोचने रात त्री निघाले. इकडे येण्यासाठी आणि इकडं रात्री एक वाजता गाडी जिथं थांबली तर आणि जेवण वगैरे गेलं खूप म्हणजे नाही का असं? जेवला छान बोलला वगैरे आणि माझ्या एक आत्या होत्या त्यांना का म्हणे कि म्हणे मावशी तू एवढं ला मागच्या शीटवर एकटीच झोपणार त्याच्यापेक्षा तू माझ अं बायकोच्या शेजारी झोप आणि मी एकटा तिथे जाऊन झोपतो म्हणे वरचं शीट आहे तुझं तर. म हा म अं आत्या बोलल्या की ठीक आहे म्हणे अ -अं तु जा म्हणे मग मागे मी इथे झोप ते म्हणे आणि मग माझ्या त्या वहिनी काय बोलल्या त्यांना की दादाला कि अ माझं मोबाईलला रिचार्ज नाहीये तुमचा मोबाईल माझ्याकडे द्या म्हणून. तर त्याने मोबाईल दिला म त्यां अ त्या रेस बघत पड म्हणजे असं पुढे झोपल्या आणि भाऊ मागे जाऊन झोप पला त्याच्यानंतर ज्यावेेळेस पोहोचले ते इथे सकाळी त्याला उठवताय तो उठलाच नाही काही नाही.
अरे बापरे.
ह त्याला पाणी मारतात सगळं करतात काहीच नाही तो कसलाच रिस्पॉन्स देतच नव्हता काय नव्हता. मग तिथून हेणा सगळ्यांनी आम्हाला त्या वहिनी त्यांनी फोन केला मग आम्ही तिथे गेलो त्याच्यानंतर हॉस्पिटल मध्ये नेल डॉक्टरांनी डायरेक्ट त्यांना सांगितलं की हार्ट पूर्ण बंद पडलेले आहे म्हणे तुम्ही काहीच नाही म्हणे ज पूर्ण प्लेन आला हे काहीच होऊ शकत नाही. तुम्ही डारेक्ट सि नेऊन पीएम साठी घेऊन जा. म्हणजे हो. अक्षरशः सांगू का मामांचं तर नाईंटी प्लस एज होतं त्यामुळे आम्हाला काहीच वाट वाटल नाही वयस्कर आहे. त्या वयानुसार त्यांना झालं म्हणून पण हे खूप वाईट झालं माहिती हाय.
हो अचानक हे दुर्घटना आणि कसं होतं हे अटॅक म्हणजे बघून दुसऱ्या माणसाला दडपण येत छातीवरती कि बाबा आज होता माणूस आणि
अचानक म्हणजे अ सांगायचं म्हणजे तर वय पण नाही काही नाही फोर्टी फोर्टीच्या आस पास असेल फक्त चाळीसच्या वयाच्या जे वय नाही - - काही नाही आणि लग्न झाल्यानंतर पंधरा एक वर्ष झाले पण त्याला मुल बाळ सुद्धा काहीच झालं नाही काही नाही. भाऊ नाही. बहीण नाही. एकटाच होता. आणि त्याच्यातहैना कसं झालं अ म्हणजे हा पोटात होता दोन महिन्याचा त्यावेेळेसच ते त्याचे वडील सुद्धा वारलेले होते. मग त्या आईणी नाही का याच्यासाठी एकटी जगली बिचारी. कि आपल्या पोरासाठी आणि - - तेवढा काळां म्हणजे तुम्हाला काय सांगू म्हणजे असं पूर्ण डोंगरच कोसळला.
हो मग बरोबर आहे ना कारण ज्याच्यासाठी आयुष्य तिने काढलं त्या मुलाच हे असं अचानक जाणं पचवणं अवघड आहे ना असं पण.
खूप खूप वाईट आहे आहो माहितीय का?
ऐकलं तरी आपल्याला कस तरी होतय. म्हणजे टेन्शन येतय कि बाबा असं कोणावर वेळ येऊ नये. आणि काय होत हे अचानक घटना माणसा एखाद्या वेळेस कस होतं एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तो आठ दिवस हॉस्पिटलमध्ये असेल किंवा डॉ - - क्टर सांगत असतात की बाबा हे परिस्थिती चांगली रा म त्याहेच्यात माणस मानिकता तयार तरी होते की बाबा काय खरं नाही काही होऊ शकत पण हे अचानक घटना आपली मानसिकता पण नसते ना सहन करण्याची. म्हणजे काय? सुन्न झाल्यासारखं खचं होत असेल त्या बाकीच्या घरातल्या राहि
सुन्न म्हणजे खूपच इतक्या ना म्हणजे आम्हा हे बाबांच मामांचं आमच्या काय वाटलं नाही. पण या भावाच अक्षरश तुम्हाला काय सांगू म्हणजे प्रत्येक अडचणी का डोक्यात ना ते अजूनपर्यंत आमच्या गोष्ट निघेत नाही माहितीय. खूप वाईट झालं त्याच खूप खूपच म्हणजे एकुल म्हणजे आता पर्यंत कि फोनच नसता, केला त्याला सांगितलंच नसतं, तो निघालाच नसता तो इथं आलाच नसता म्हणजे तो तिकडे तरी व्यवस्थित असता इथपर्यंत मनामध्ये नाही का प्रत्येकाच्या
ते झालंच होत हं फक्त एवढं आहे की त्यांना झोपेत झाल्यामुळे कोणाला काही कळलं नाह समजा जागेपणी असत तर माणूस म्हणत ना मला दुखतोय त्रास होतोय किंवा काही? त्या चमकतय, मग आपण हॉस्पिटलला जाऊ शकतो. पण ते झोपेत झाल्यामुळे आणि माहितय का हे हार्टचे प्रॉब्लेम कशामुळे होतात एक तर कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. आणि त्याच्यामुळे रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या ब्लॉकेज जास्त व्हायला सुरुवात होते आणि मग आणि आपण म्हणतो अटॅक अचानक आला अचानक आला पण सहा महिने वर्ष वर्षभर आधीपासूनच थोडा थोडा त्रास होतो, पण आपण पण दुर्लक्ष, आपण पण बघा कधीतरी खूप फिटिंग चे कपडे घातले की छाती जड झाल्यासारखी किंवा अचानक चमकतय छातीत आणि दोन मिनिटांनी बरं वाटत. मग आपण काय म्हणतो जाऊ दे मगशी खूप दुखत होत आता चांगलं वाटत, आपण लक्ष देत नाही किंवा कधीतरी आपला हात दुखतो हाताला मुंग्या येत असतात आणि दुर्लक्ष करून करून मग ते लास्ट स्टेज माणूस जातो, ना आपण काय म्हणतो की अचान गेला अचान गेला पण त्याला आधी काहीतरी त्रास होत असेल जसं आपण दुर्लक्ष लक्ष करतो, आता आपल्याला पण वैयक्तिक स्वतालाही होतो तसा त्रास बऱ्याच वेळा आता छातीत चमकत कधी पाठीतच चमकतं अचानकपणे कधी कधी श्वास घ्यायलाच त्रास होतो.
हो, आणि साधी ॲसिडिटी आपण म्हणतो, पण ती साधी ॲसिडिटी सुद्धा हार्ट ॲटॅक त्यांच
कारण हो बरोबर आहे, ॲसिडिटीच उलट मा ते काय ॲसिडिटी म्हणजेच सगळ्या आजारांचं मूळ आहे म्हणावं लागत.
चे ना.
हां कारण का त्याच तर लिव्हर वरती परिणाम होतोय, किडनीवरती पण परिणाम होतोय, प्रत्येक अवयव ॲसिडिटी त्यामुळे अपचनाच्या समस्या वाढतात, पचन नाही झाल्यामुळे आपल्याला बाकीचे बऱ्याचशा गोष् त्यांना सामोरे जावं लागतय ना, विकनेस येतोय, काय काय स्ट्रेस येतो जास्त ताण शरीराला
हो
हम्म, ते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, पण आपण करतो सरास आणि आपण पण करतो, त्यांनाच दोष देउन उपयोग नाही.
हम्म पण ते खूप ना कमी वयामध्ये असं घडलं आणि खूपच म्हणजे अस धक्क्याची गोष्ट झाली हो आमची
हां बरोबर आहे, ते म्हणजे अं परत सावरण किंवा तो विचार सुद्धा डोक्यातून जाणं अवघड आहे.
करण ये ना मग त्यामुळे कुठे हो उन्हाळ्याच्या सुट्टीने काय नाही, पण मग हेच महिना दोन महिने एक महिना होऊन गेला, म्हणजे आता या गोष्टीला. मागच्याच महिन्यात घडली, पण मग ते अजून डोक्यातून जात
हो, ते आहे ना, म्हणजे काय काम करायला लागलं तरी इच्छा होत नसेल तेच सारखं आता ह्यांचच त्याच्या आईच कस होईल बाय असं कसं होईल किंवा काय सर भरपूर विचार येतात ना आणि कसं असतं अचानक असा करता माणूस केल्यावर ते घर पण कोसळल्यासारखे क होतता ना आज, दुसरा कोणी कमवतच नसेल, आधार देणारच नसेल, तर पुढे काय? असा पण खूप मोठा प्रश्न आहे ना, जाणारा गेला, पण मग राहिलेल्यांचं काय
तरी आणि आता आम्हाला अस वाटत
हो, आधी त्रास होत असेल पण सांगित नसेल हो
ह आणि मुळात कस ह आणि म आता तर असं वाटत की समजा एखादा ॲक्सिडेंट झाला असता पडला असता हाताला लागलं पायाला लागलं महिनाभर सहा महिने आपण जागेवर असत त्याच पण शेवटी
नाही होत तसं आपण ते म्हणतो पण शेवटी कसं असतं जे नशिबात आहे तेच होत म्हणावं लागेल आता त्या जर तरच्या गोष्टी झाल्या हे असं झालं आता आपण म्हणतो की ते आलेच नसते तर पण मग घरी पण तेच झालं असत ना थोडी त्या जागेचा काय दोष आहे शरीर आहे ते शरीराला आता आमच्या इथं पण आमच्या शेजारच्या काकाच तेच झालं एप्रिल महिन्यात मॉर्निंग वॉकला गेलेत आणि तिथेच ग्राउंड वरती कोसळली डयरेक्ट ॲटॅक आणि जागेवर गेले घरच्यांना काय वाटत फिरायला गेले नेहमी प्रमाणे चांगलं फिरायला लाग हा आणि अचानक शेजाऱ्यांचा म्हणजे ते स सोबत जाणारे जे लोक आहेत त्यांचा फोन की पडलीत आणि तेव्हा मग पडले म्हणजे काहीच पाय घसरून पडले असतील किंवा जनरल ह्याच हेतूनी माणूस चालते आपलं टाईम संपत झालेला आहे आपल्याला कॉल थांबवावा लागेल छान वाटलं तुमच्याशी बोलून हो आणि काळजी घ्या सगळ्यांचेच
हो हो तुम्ही पण सगळेजण काळजी घ्या चालेल बाय
बर